हॅलो हां बोला.
हा हा ते इथे हा चालू आहे म्हणा आपलं ते याचे उकडीचे मोदक असल की नाही आपले
हां.
हा ते उकडीचे मोदक ते उकडीचे मोदक पण केले होते मी.
हाव काय उकडीचे मोदक कसे केले मग?
ते गणपतीच्या वेळेस वरात ते गणपती वेळेस काय होते माहितीे का ते मोदकाची रेसिपी खूप दावतात ते. पण मग ते कस ते कस होते की कोणती करा काय करा काही समजतच नाही म्हणून मग हे आम्ही उकडीचे, उकडीचे मोदक केले होते नारळा अ नारळ आणि गुळ आणि साखर आणि तांदुळाच पीठ तांदुळाच्या पीठाच्या..
हाव काय.
हम्म, तांदुळाचं पीठ वाफवून केले होते त्या, हम्म. म्हणजे हे रेसिपी आहे माझ्याकडे लिहून ठेवली मी ते रेसिपी कारण ते वेळेवर आठवत नाही ना.
हा हा.
होय मग मी लिहूनच ठेवली ती रेसिपी. उकडीच्या मोदकची, म्हणजे हे चांगले झाले होती, हा चांगले झाले होते हे. उकडीचे मोदक चांगले झाले होते हे, आणि मला ते आवडले, आवडले. करून दे, म्हणून मी ती लिहून ठेवली. रेसिपी, कारण ते मोबाईल मध्ये जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा नवीन-नवीन रेसिपी दाखवतात मग ते. हा कधी ती मोदकाची. मोदकाचे उकड वेगवेगळे प्रकार आहेत ना, तर जसे उकडीचे केशरी मोदक येतात, नंतर आम मोदक येतात, नंतर रेनबो मोदक येतात, ज्वारीच्या पिठाचे चे मोदक येतात, नंतर खूप व म्हणजे खूप. खूप प्रकार आहे ते मोदगाचे, अम् रव्याचे. रव्याचे मोदक येतात, कणकेचे मोदक येतात, नंतर. तळलीचे मोदक येतात. हम्म. खूप मोदक राहतात, मध्ये मोदकाचे प्रकार मग आपल्याला ते समजतच नाही, कोणते आपण कोणंत करायचं म्हणून. हम्म मग आत हे. हे उकडीचे मोदक केली होती ना मी ते हे. हा.
चांगलं वाटले.
हा, हा. तर हे असं ह नारळाचा नारळ घेतला तर खोवलेलं नारळ खोबरं सहा वाट्या. आणि गूळ घेतला होता म्हणजे बारीक करून तो समजा अडीच वाट्या. अ साखर घेतली होती मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी, जायफळ पूड घेतलं होत. आणि लोणी घेतला होता एक स्पून, तांदुळाची पिठ घेतली होती सहा सहा वाट्या, आणि मीठ घेतलं होत चवीनुसार म्हणजे नारळ चव म्हणजे, नारळ जे आपण खिसलेलं नारळ होतं ते घेतलं होतं, गूळ आणि साखर एकत्र करून अर्धा तास ठेवायं लागते ते, एकत्र करून समजा ते, नंतर मग मंद गॅस वर शिजवायला लागते ते थोडस. आपल्या गॅसचा पॉवर कमी करायचा, आणि ते चांगलं ढवळत राहतस नेहमी-नेहमी समजा ते त्याला आपला चमचा देत राहात त्याला. मग त्याचा चांगला खमंग वास येतोय, म्हणजे ते गुळ वगैरे टाकलेला असतोय आपण, त्यात आणि खोबरं. ते बघ चांगलं खमंग वास येतोय मग त्याचा.
हो काय
बर. हा मग नंतर गॅसवर ते मंद आचेवर शिजवून घ्यायचं, नंतर मग त्याचा वास येऊ लागला की मग ते सारण अस. कोरडे पडू लागत थोड-थोड. मग ते असं कोरडं झालं की ते खाली उतरून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी जाय पूड घालून ते मध्ये-मध्ये ढवळत राहायचं. म्हणजे मग ते. ते जे त्याची म्हणजे घट्ट झाला असल ते समजा साखरमुळे साखरेमुळे घट्ट मग तिथं ते थोडं अजून असं म्हणजे मोकळं होते ते. म्हणजे रवाळ होते, आपल्या रव्यासारखं मोकळं-मोकळं थोडंसं.
हा, हा.
हा मग ते, अ मोकळं झाल्यानंतर मग ते खाली काढून घ्यायचं. मग एका-एका भांड्यात मग सहा वाट्या पाणी मोजून घ्यायचं, आणि ते गरम झाल्यावर त्यामध्ये लोणी आणि मीठ ज थोडस चवीनुसार जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं, तेवढं घालून त्याले एक उकळी येऊन द्यायची. आणि ते उकळी आली की त्याच्यामध्ये मग हे याचं पीठ घालून घ्यायचं. पिठी घालून मग समजा त्याच ते घोटायला लागते. आपलं ह्याच तांदुळाचं पीठ घालू मग ते घोटून घ्यायचं,, म्हणजे त्याच्यामध्ये गाठा वगैरे नाही पडल्या पाहिजे जसं. हम्म पहायचं समजा मग ते गॅस तसा कमीच करून ठेवायचा. गॅस जर कमी असला की त्याच्यामध्ये गाठा वगैरे पडणार नाहीत मग. मग ते असं घट्टस, थोडंस घट्ट वरून घ्यायचं ते आपलं, आणि मग त्याच्या झाकावून ठेवायचं थोडा वेळ मग ते वाफवून घ्यायचं. हम्म..... वाफवून घ्यायचं मग थोडसं ते त्याच्या वाफा आल्या की, मग ते उतरून घ्यायचं मग.
हा.
आणि मग ते आपल्या हाताला थोडंसं तूप वगैरे लावून मग ते,, अ थोडंसं मळून घ्यायचं ते पीठ. त्याच्यामधलं काढून,, हा आणि मग हा हा,, आणि मग आपल्या जसं मोदकात चा आकार पाहिजे आपल्या तसं मग ते मोदकाचा आकार द्यायचा आणि साच्यामध्ये जसं मोदकाच पाहिजे. हा जेवढा होतेचा एक एक गूळ हा एकेक एकेक गोळा घ्यायचा. मग त्या हो साचे वगैरे करून घ्यायचे मग त्याचे साचेतच हम्म.... त्याचा असं एकेक गोळा घ्यायचा मग आणि ते असं थोडंसं हाताने थापटून वगैरे मग ते साच्यात ठेवायचं,, त्याच्यामध्ये मग ते जे आपण सारण केलं होतं ना तयार,, ते सारण मग त्याच्यामध्ये भरून मग ते मोदक तयार करायचे त्याचे.
हा ओके.
आणि मग ते हा, ते मंग थोडसं मग हे करून उकडून घ्यायचे अजून ते.
हम्म जेवढा टाइम लागेल रेसिपीला तेवढं चांगलं आहे मग आहे ना, हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो, हां. आवाज नाही एऊ रायला. हा आता आला.
नाही मट ला करलो, हा हा रेंज
हा आता आला आवाज,, हा बोलावला, हा. रेंनचा प्रॉब्लेम अशेल
मिल गे
हो हो,, आज सकाळपासूनच प्रॉब्लेम आहे पण आमच्या इकडे हा
हं तूचनै
बोला
हा, मला त्या प ऍपमुळंच प्रॉब्लेम आहे तो. हा, हा, ते आता आंबे आले ना आता मार्केटमध्ये आता. आता आंबे कच् कच्चे आंबे कच्चे आंबे आपले, हं कच्चे आंबे आहेत ना आपले आता. ्या सध्या,, तर तेथे आमरस आमरस वगैरे बनवतात ना ते
हा
तुम्ही बनवला असेल ना, आमरस कसा करतात तर तू?
हो बनवत असतो आम्ही.
हा हा, कसा कसा करतात मग ते?
हा आम्ही काय आमरस करायला, दोन आंबे घेतो समजा दोन ते धुून घ्यायचे.
हा हा
ते धुऊून घ्यायचे मग ते गरम पाण्यात समजा उकळू द्यायचे, चांगले गल होऊ द्यायचे ते कडक असतात. त
हा हा
आणि ते आंब्यासारखे मग असे समजा ते असे चांगले दाबले समजा असे ते हे केले चांगले. कि त्यातला रस काढून घ्यायचा. रस काढून घेतला की, मग त्याच्यात खोबरं समजा आपले डोळे हे असं टाकयचं असेल तर मग ते मिक्सरातून काढून घ्यायचं हा गुळ टाक्याच असलं त गुळ टाका.
ते मग जे आपण त्या याच्यातून आंब्यातून ज बाहेर काढलं ते पण ते म्सरमधून काढून घ्यायचं का मग?
हो हो मिक्सरातून काढून घ्यायचं, ते मिक्सरातून काढून घ्यायचं मग त्याच्यात खोबरं डोळे अ समजा आपल्याला जे काही टाकायचं आहे, ते टाकायचं आणि तेच मग असं ते सगळं तयार होतेच ते मिक्सरातून तर मग या्याच्यात आहे की नाही गंजात गंजात तूप टाकायचं. थोडस जिरं टाकतात, थोडस जिरं टाकायचं. कोणी टाकते कोणी नाही टाकत पण थोडंस जिरं टाक्या च त्याच्यात थोडीशी हळद टाकायची त्या तुपात अन सा खर ते जे केलं होत रस तो तयार आपण तो रस टाकून द्यायचा आणि साखर टाकून द्यायचं, झाला आमरस.
हा हा
हा सोपी पद्धत आहे आमरस. रस तयार करायला सोपी आहे त्याच्याही पेक्षा आमरस सोपी आहे, पण हा गरम आहे समजा.
हा गरम फक्त.
हाव तो थंडा राहते.
हा नाही तसं आता कसं आमरस खूप जणनायला आवडते म्हणा आमरसही खूप जण खा त पण खातात हा कारण आता आंब्याचा सीजन. हा आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर आता जेव्हापासून आंबे तयार व्हायला लागता सुरु. तेव्हापासून कारण ते कच्चेच हा कारण कच्ची कैरी. पिकेपर्यंत तोपर्यंत माणूस वेट नाही करू शकत ना समजा खायसाठी. मग तोपर्यंत तो प. हा तोपर्यंत मग आमरस करून घ्यायचा, आणि खाऊन घ्यायचा मग.
हा हा.
तसंय आता आमरसाचं म्हटलं म्हणजे आता कसं ते मार्केटमध्ये आता ते माझा वगैरे निघालेले आहेत. कि बा आंब्याचा रस. हा मग आता कसं ते डुप्लिकेट दाखवून राहिले नंतर आपल्याला किं नाही तुम्ही आंब्याचा रस न. आता हे माझाच घ्या पार रस आंब्याचा पूर्ण रसाची मजा च मजा ते. त्याशी मजा येते का रसाची आता जरी झाला तरी. जरी झालं तरी ते काही ना काही बनूनच केलेलं आहे ना ते नेमकं म्हणजे आंब्याच्या रसाचं. थोडी आहे ती त्याच्यामध्ये काहीतरी घटक दुसरे टाका दुसरे टाकूनच केलेले आहे ते तयार.
पतला राहते आपल्या आमरसपूरला, पण ते काही माझा कामाचा नाही.
हा हा.
कच्च्या आंब्याचा खा करून आमरस खाल्लेला चांगला. पण तो रस कामाचा नाही आहे, मलाच असं वाटते बाहेरचा ते पतला असतोच ते माझा.
हा हा.
त्यापेक्षा किलोभर आंबे आणन त आपला रस करा आणि फ्रीजात ठेवान रोज खात जा.
हा हा तेही बरोबर आहे म्हणा. हा आता मार्केटमध्ये मार्केटमध्ये आंबे वगैरे मिळतात ना आता. हा हा हा. आणि हे आता आंबले आंबे कसे आपण नेमकंच म्हणजे मार्केटमध्ये आलेले आहेत ना आता.
हा.
हम्म ताजे आंब्याचा रस आपण घरीच खाऊ शकतो समजा.
हा.
हा हा. ते बरोबर आहे म्हणा. पण आता कसं आंब्याच आता नवीन नवीन काही काही बनवल्या जाते. आता आंब्याचा आंबरस केला जाते नंतर आंब्याचे. कैरी वगैरे लोणचे वगैरे घालून ठेवतात. आंब्याचे अ नंतर आंब्याचे. साखर आंबा करून ठेवतात आंब्याचा. म्हण काही ते आंबे वाळवून. वाळवून ते आंबे वऊ घालून समजा ते आपण खाऊ शकतो समजा बारा महिने ठेवू शकतो म्हणजे बारा ही महिने आपण त्याचा उपयोग उपयोग आंब्याचा.
आमटी आता. जेवणात तर आमटी पाहिजेच.
जेवणात आमटी पाहिजे. ह म्हणजे ते आंब्या. आंब्यापासून वेग वेगळे प्रकार बनवता येतात ना समजा.
हो हो लय बनवता येतात खरंच आहे.
हा खूप प्रकार बनवता आपण आंब्याची समजा नवीन नवीन
हा.
हम्म काही पण बनवून खाता येते मग आपल्याला. ह.
हो रेसिपी आता ल हे फक्त बनवायचीच देर आहे बनवा वीच लागते फक्त.
हा मग बसा त्याच्यासाठी वेळेही पाहिजे ना. आता आपल्याकडे वेळ म्हणून आपण बनवतो. आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण बनवतो ना. आता ज्यांच्या ज्यां नाही बनवले जातमग त्यांना कसं आहे विकत आणून खाणंच आहे ना मग.
विकत पेक्षा घरचं कधी ही चांगल बरं. पाच मिनिट वेळ द्यायला पुरते.
त्यांना खावं लागत. त्यांना खावं लागत आता नाही होत काही काही जणच्या नाही बनवलं जात. समजा आता काही नोकरीवर असतात काही. काहीची काही अडचण अस समजा नाही बनू शकत समजा काही आता आपलं आपण आता आहे. आपण बनवत म्हणून आपल्या च्यान होते हम असंय ते बरं, ठीक आहे मग
बरं बरं हो ठीक आहे.